हॅलो! हा!
हॅलो!
आवाज येतो का?
हॅलो!
आवाज नाही येत.
हा येतो ना. हॅलो! हॅलो!
येतो आवाज.
हा येतो ना तुला येतो का
येतो येतो आवाजेत
हाय ना बस आवाज येतो हा
येत आव काय नाही आहे स्वयंपाक चाललाय स्वयंपाक बनवायचं काम चाललंय
हा
नाही अजून हळूहळू करायचाच आहेेत काय ह् बनवायचं डाळ भात भाजी त्या बद
ह का
भाजी बनवायची अजून भाकरी बनवायचा
अ हा म्हट काय बनवलंय अज कुड इरद
तुमच्याकडे आज आज घरीच हो त पोर आजारी झाले
हा काय झालंय
एखाला ताप येतो एखाचा डोका दुखतय
अछा दवाखान नाही गेले का
दवाखान्यात नाही ना पाऊस चाललाय ना
हा
घरी औषध होते तेच दिले पाऊस चालला दिवसभर जोरात नाही पण हळू हळू हळू दिवस बरं झालंय
ह ना काय काम चालेत मग अजून
आता काय कामा नाही बातीचे रोप टाकून दिले हम् जेव्हा येईल काम अऊन येईल तेव्हा आता नाही काय काम तुमच्याकडे काय कामं चालत तुमच्याकडे काय काम आहेत म्हटलं
आमच्या वगात काही काम आहे काम काम नावटच नाही
आता काय करत
आता आहे बसलो पर्यंत अभ्यास चालू आहे
अगचलेय पा गा क हा बी झाला की नाही चचा झालं की नाही म्हटलं हॅलो
काय हा काय
चहा बी झाला का नाही म्हटला
हा अला ना चे पणीदाला ना
हम्
तुमचा आला
आमचं पण झालं काय म्हणत भाजी
ह
हा हा आहेत का ना जनवरवर आहे दोन तीन हॅलो
आ ना कुठ गावाला फिराय गेलते काय नाही?
गावाला फिरायला कसलं ये काम चालूच राहतात शेतकऱ्याची मी
हा ना मला
फरायला जायला
कार्ड
काय म्हणता?
प्रवास प्रवासासाठी नाही का ते कार्ड काढलंय ना काहीतर
हो काढलं ना बसच्या प्रवासाच. बस का बसचं? काढलं ना बसच प्रवासाच कार्ड
हा बसच
हम्, हुं काढलं ना. पण त्याच्यात पैसे टाकावं लागतात ते तसं चालतं का? हॅलो ते बसच प्रवासाचं काड फुकट असत पण म त्याच्यात प रिचार्ज मारावा लागतो वाटतं ना.
हा ना मला नाही माहिती एवढं
हा हा म्हणजे ज्या लोकांकडून काढून घेतलं ते बोले का तेच्या रिचार्ज करावा लागतो पैसे टाकायला पाहिजे.
तेव्हा चालतं ते त्याच्यात पैसे संपले का ते सांगतात. ते पुन्हा घ्यायचं करून तेनं आस आसं.
हा का
हम्.
तुला रेंज कमी आहे का?
आसं वाटतंय रेंज कमीच हे.
आवाज येत नाही मधीमधी म्हणून म्हटला.
ते वातावरणामुळे आसल रेंज कमी जास्त होते राहते. पाऊस चालाय ना पावसाच्या मूळ ते कमी जास्त चालूच राहतय. काय चालय बाकी तुमच?
मध्येमध्ये आवाज आवाज तुटक तुटक येत
तुटक येतो रेंज जाते ना. रेंज जाते रेंज. आवाज येत नाही नाही का आवाज तूम्हाला येत नाही आवाज? आवाज येत नाही हा, हा
कधीकधी आवज येत ला
बरोबर काय म्हणता बाकी? भाताचे रोपबिप सगळे टाकले का? हॅलो भाताची रोप टाकले सगळे? हॅलो हॅलो
झाले का?
आ आवाज येतो का तुम्हाला? हॅलो